हॅलो हॅलो
हॅलो
हा बोला
हां बोला
हा
ह आवाज उ द रा ना
हो येऊन राहिला ना
हा बोला बोला
हा येऊन राहायला आवाज
बरं बरं बर तेच म्हटलं झाले जेव झाली झोप
हो आमचाा कलो आता ते याचे आल ते फोन मग जाना पुरचा त्या बाईचा
ते हे मला आ रिंग रिंगटनच वात काहीर आवाज येत नाही
आवाज नाही उऊ राहिला का
तेच होऊन राहिली हेरिंग तरच असतात
हे दुसऱ्याला येतशे ना तुमच्या चार
आवाज उनणार ना तुम्हाला
हो येऊन राहिला ना
हा झालं आता आता गेली बा रिंगो रिंगटो देते का मग तुम्हाला ऐकू
नाही
हो मग हो ना आप दोन वेळा फोन आला तुम्हाला लायला येतो जगपुरी
होा ना हो ना
तसेच बाईकचे लू आहेत
हो मले मग दानापुरत टाकता य हो दुपारची
हा हा
हे दानापूरच्या वैचा आलता फोन हा तुमच्या गावात आल तर ते मसाळ
होा काय बोल्ल न ती अशी
हो मग तुम्ही बोल टाक हाय तिच्या
हो ना ह ना ह ना
ह ते तिकडे असते नाव्हते तिकडे राहले च्या काठा कुठी आहे घरी घर असतो आणि मा तिकला कुठे घडीवर गळीवरर आहे न आम घर
मग तुम्ही तिला लावला की नाही
मी नी आता
हो काय
हा अरे न त मग त्याने हा वारात गेल ती ह हा आणि ते तुझं नाव काय आहे ज्योती आहे का तुझं नाव काय आहे
हा ज्योती आहे तिच नाव
हो काय.
हा हा ज्योती आहे तीच नाव ज्योती मसा आहे य ते
होा का ह हा
हा हा हा
ह तेव्हाणे मग मी आटलं मी त्या बाई संग बोलून राल तेव्हाणी त्या बाईच त्या बाईण गेलाय का मी आटलं हो ह लाईल म्ह तु माारी बी सई.
हो का
हा
ह ना ह ना
हा
आम्ही ज्योती आम्ही जेवण करू आले चितोळीचा घरून.
कोणा च्या
चितोळी जा साजचा कार्यक्रम आता
हो का हो माला बहीण सांगे आता ते बहीण ते तचाच फोन चालू होता आता हो ना
हा हा तर मग तिथं आता ह्या सगळ्या जण येत आमच्या सगळ्या इंगळे परिवार आमचा आईश येत
हो हो
हम त्या चौघी आहे त्यांना जेव्हा आईल्या नामी होतो म आई
हा का हा हा
त्याच्या जेवण करायला पण हिंमत लगडवाव आली म्हटल्याकडे बैल लावून पाहा फन
हा तिने सांगतलशील मग म्या सांगतलच तिने
थोड्या लांबत होते ना जेयल पंगतीत
हो का
हा मग बोलतो मीथशी जसं चालूच राहते आईचन मला बोलणं हम्म कोणत आता आमचं काही दारदारच आहे ना
हो ना मग आलता मग प्राचीचा होन हो आलता ना त हा गाडी घेतली म्हने मी आटलं मला सांगतलं त्या बाईन.
राधा बइन. ह बरं बर कोणत तुम्ही तुम्ही तुम्ही बोलून राला त्यांला की खाली पव्हन ची गाडी आली.
हा हा
हा तेन बेडी आलेय आता हिन आमच्या घरी चोकुली नाव हा मला ये राहता पेडे खायला आता नाही म मा बार नाो गडी आणली त्याेतच मला आनंद काही पाहिन प पाहिर दईबज झालं गाडी आणन येच पिळत ह परच पुलेला आण आणून दिले दोन पिळे
हो ना हम्म
त्याचं शिक्षण झालं का ओ बाई
हो चालू आहेईल झालं वाटते त्याचा
शेवटच वर्ष हाय कणी
हा आता अजून काही पुढतं शिकते का काय सांगावे तो
हा ना हा हाणा हाणा नाही बरं ना त्याच काही नाही कुरी पण मग जस लहान ल वयाच्या मनां जसं गाडी चारचाकीली ललेकराजवळ
हो चालवतते त पहिली चालत जाय पुण्यात बी चालत जाय त
होा काय
पहिले चालत जा
हा ना हा ना हा काही हरकत नाही तर मग कसंसाठी हुळबई हुळ रा तिला क्रूप गाडी फास्ट म चालवली करी जीवाला धोका आहे नाही का बाबा हे कोण दे एकले क्रू म्हणून बर नाही तर दुसरंही नाही का हेवाईकच असते निरा वास्तनाारखं असते अडाळ हा गाईचं वासू कस कार्यात वारा भरते तसं असते वय
हो ऐकत नाही ना पण तो मग
हा ना त्याला पाहिजे ते पाहिजेच कावई हा ना अ एखाद लेकरू हट्टी राह ते हा तसा तो स्वभाान चांगला आहे बरं हा तसा वाात्रट नाही काही नाही काही नाही मस्त आहे तो असं सायलेंट आता आपल्यालारी बाहेर असला ना बापणाला आला काय
हा हो चांगला बोलते त सगं फक्त काय खर्ती कसले ते वापालेसले का आणच्या पैशाचा
हा ना भेती नाही
काय हा भेते काय आता पैसे मागते ना स
हा ना ना ह हा आला बाई मला फोनत फोनच चालला जरा बोलून देत म त्या ह तुम्ही बोला काय नाही हो करून राहिल तुम्हाला मला या फोनच्या काहीच नाही ऐकूत म
हा ना ते फोन चालू असत
हम्म फोन चालू दया तुम्ही
मग तुमच आलता का का चाल हो तर ता होता चालू मग मला आलता
हा
हम्म हम्म हम हो ना हो ना हा बोला
पानीचा कार्यक्रम
चित चितोळेच्या घरी हे समोरच आहेत ना ते
हा का
हा हा मंदिर आहे समोरचं फर
अचछा!
ह ह हेत लग मला कॉल होता की नाही ऐकून चाल बर तुमचं.
नाही आं.
कॉल चालू असली ऐकून येतात ना म त्यात कोणाचा कॉलच येतात मला तो
तुम्हाला तर म्हटलंय हो हो करत जा फक्त मग
हो मग त्यासाठी मग त तुम्हाला हो हो केला म
हो नामक
बोल हबा जाऊ द्या एवढ्याला आपली बोलचाल तरी हो राहि नाही सगळ्याण तुम्हाला फोन लावला असता का तुम्ही लाव असता मला
नाही म्हणून हे बायाचे आता बाहेच ना पुढे सगळे
हा नमस्तय ना मला आवडलं भाई मला आवडलं जाय तिकडे नाहीत्र आता आपल्याला काय काम आहे
हो ते घरच्या घरी हेच होते हो पैसे कमाला जात
नाही काय बललं की अस एकमेकीची संवादी साधले जात ते
हो हो हा
हे मस्त आहे तुम्ही मागं घेतलं का गन्हा आली.
कोणतं नाही बिचारे मी अनच घेतलं ते.
काय माही गेलं बाहि ना ते घेतल्याच नाही गेलं आपण त्या घरबडी. उन्हाळा्याच्या लग्न लोक अं. हम् हम्म होत का आपण गरब यित होतो ना. ते गेलं पाहि ना ते सगळी पहिले सगळी पहिले आ. या ते घेतलं तुम्ही घेतलं कधी.
दोन हार घेत दोन हजाराचं. दोन हजार अठचे नऊ म.
होना.
हा.
आला कॉलमली कॉल कॉलही सुसरत देत.
मला ऐकयंद्रला.
हा.
ते मसा आहे पैचला ना.
हो का.
होऊन त्या म साहे बैचाात झाला.
हा मंग आमी म्हटल होत तिले आता आली चिनते घरी म्हनाच्या.
मग गेला आता हा प त्याच बई जायला मग आधी कोणा जायला म्हणजे.
बला तु म्ह साडेसात वाजता करज वा सात वाजता करज आणि मी कोण ते.
आ.
मला आणि सात साडेसात वाजता पर जा आणि फोन.
नाही ना मग तेच ना तुम्ही बरं सांगितलं ते होले हो ह हो करत जा.
हो.
मग नाही तू ज त लिंग वाजली ह हा ह हाूेलो.
हो हो बरोबर आहे ना.
हे हे आयडिया बर सांगितली तुम्ही.
हो म्हणजे बोलच असं ऐकूरायचं का नाही.
हा का भाई बावर फरले.
हो पेरले ना तुमचे पेरले ना निघाले बी आमचे हो.
हा काय बागा यितात काय.
हो काघाय त सं स.
हा मग मस्त कुकडे तुमची जमीन वारीचेर अस.
ह नाही इकडे आहे आमची नाल्यान या नाही ह व खे इकून ना मसम कयच्या इकडे त्या नाल्यान आहे ते हा तुमच्या समजा त्यास् वारीच्या एकूणचे फक्त ह एकूण रस्ता आहे.
हा हा आणि तुमच पिंपळ खल्ली दुकानात आहे का अजून.
नाही आता नाही रे दुकान.
आणि कून होऊ आम की नाही आमच्या फाटेवून जाते पहिले.
हा हा.
एको ज विचारलं त तेथे येईल मे ना का तुम बापू जात असता आपल्या पाटे येऊ इकड काय.
हा हा हा दुकान होतं पण ते आता बंद केलं ते. त्या मयूरीच्या लग्ना पासून बंद केला हम्म. आता पाहुन आता गातच टाकू होता हो. दगदग नाही आता गावात टाकू म्ह. गावातच होतो पहिले माझं पण मी आता पोट्ट्याचे लग्न झाले आता काही जमत नाही मुंबई मी. बांगडयचा धंदा आता मला पटलली होती.
तुम्ही चालवा नाही हो का.
हा मी ह परीवर त्याचा मग सारा आत
टकेल करती ना भाई
नाही बी काय करत मी आता नाही होत माझे ना
नाही नाही सुना आल्यात सुना आल्यात
हो ना काही आता सून आल्यावर काही होत
ते डाक्टर असतील ना, नातू झाला काही नाही माहिती त्यातच जात काही नाही ना तू इ होतालेकर बोंय एक मिनिटं नाही सोडताय
होले
लो लो चंटात लोई चंट आहेत
हो ना तरी आता शिजडचे आहेत ना
एक एका जणाला कामराव लागते एका जणाला तेच्याकराला बघाव लागते
हा ना शिजर हाय का तिचं?
नाही शिजर हो शिजर आहे बाई तिज
हो का? ह ह
पण जाऊ द्या शिजर झाला नातू झाला, आनंद झालता म्हटलं माय शिजर आहे आता, काय माहित काय होते?
हो ना जाऊ दे चांगलं झालं ते
झाला म्हटलं जाऊ दे, आता काही एक नातं झाली देवाण दिली, काय तू तिच्या मत आता नाहीय ते म्हटलं तुमच्या मताने आम्हाला नातू झाला गेळाने
हो. आता आता माझ पोरगी ती लाईनीले पोरगा आहे ना ृ ज तीन वर्षाचा पोरगा आहेना तिचा बी
हो ग हणा हणा हाणा हाणा
हा.
आमचही आता आता सव्वा वर्षात झाला, एक महिना शिल्लक झाला सव्वा वर्ष होऊन पुढच्या एक एक दोन महिन्या एक दीड वर्षात जातो तो
हा हा
मस्त भर पाय ते ज्योती याच्या घरा लोक जाते हा मग बोलतो मी नाताला घेऊन गेली तिकडेे येऊन दिसली असते. बाहेर की
हो हो.
चाय चा काय वांदा नाई मस्तये तिथे
मिनटं पाहिलीय किती आलं का मिनट? सोम राहीली का ते?
थांवा पाहि तुम्ही ऐकाय खाली
हा किती मिनिट झाले काय झाले ति पाहालाग किती किती मिनटं झाले म्हणून पाहालागी ना पावतीन पाहिले का हं? म्या पाहिली ना सगळे तीन पाहिले असतील ना?
थांबा पाय तुम्ही काय?
चालूच राहूदे ग हो हो हो ना हो ना नाही नाही ठेवत नाही
इकडे किती मिनिटं झाली पाय बरं ह चला आता झाडूचा टाइम झाला नाही.
आह?
लागला लागला आता संध्याकाळी दुपारचा झाड झूड चा टाइम
हो झाड झाडू झाला आता आता चहा पाणी
हो हो.
मी झाडून कायली ते बाई माघरी पोचा मारायला असते ते दुपारीच पोचा मारते, झाडझूड करते, भांडे घासते.
बाकी काय
काय नाही झाले का दहा मिनिट
बरं ठीक आहे मंग ताई
ठेवा ठेवा
हा हा हा